बोल गं कशी आहेस?
ठीक आहे. तू कशीयेस?
मी छान आहे.
हाव का?
हां. अगं हा मुलगा उठलेला माझा. मग म्हटलं त्याला आधी जेवण वगैरे चारून देते-
अच्छा अच्छा.
हा. त्याच पण कसं आहे? त्याला म्हणजे बनवून वगैरे द्यावं लागते वेळेवर, त्यामुळे लेट झालं.
आता काय करत आहे तर तो?
आता टी व्ही पाहत आहे मस्त.
हो का?
हा.
जेवणात वगैरे काय देते तर तू त्याला आता?
जेवणात वगैरे मी त्याला म्हणजे? अ थालीपीठ वगैरे नाही का? थालीपीठ देते. खिचडी वगैरे अजून पोळी-
नुसती पोडी खातो. पण तो भाजी- म्हणजे भाजी खायला नाही बघत. वरण भात- वगैरे पण खाऊन टाकतो.
ह तिखट नाही खात.
हा. तिखट म्हणजे अशी टेस्टी वस्तू राह्यली तर ती खाते तो तिखट पण. हा. भाजी वगैरे जास्त खायला नाही पायत. कधी कधी पनीरची भुरजी वैगेरे खाऊन टाक- ते. पनीरची भुर्जी, अंड्याची भुर्जी वगैरे.
अंड्याचा ऑमलेट वगैरे पण देऊन बघत जा ना थोड ती-
हा. ऑम्लेट हा ऑम्लेट. पण खातो तो. म्हणजे ऑम्लेट खाऊन टाकतो. अंडा वगैरे उकडलेला अंडा देते तर तो नाही खात.
हा हा हा.
हा त्याला पण म्हणजे टेस्टी लागते खायला. असय त्याच हा.
हा. काय ग नुसतं बोर होते इकडे आपल्या गावाकडेच चांगलं अ असत. आता पावसाळ्याच्या वातावरणाच्या वेळेस तर आपल्या गावाकडेच चांगलं वाट
अरे एक नंबर. हाआ आणि कसं आमच्या घराकडे तर म्हणजे माझ्या माहेरी नाही का आम्ही जिथं राहत होतो तिथे साईडला म्हणजे शेतच होते असे बांध्या, बांध्या नाही का लोकांच्या
हम हम.
हा तर मस्त तिकडे रोणे वगैरे सुरू राहायचे या सीझनला पावसाळ्यात मस्त खूप साऱ्या बाया याय त्या कधी कधी आमच्याच घरी पोर्च मध्ये येऊन बसून त्या जेवण वगैरे करायच्या मस्त त्या गावातल्या इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी सांगायच्या मस्त मजा येते तेव्हा.
हम आपल्या इकडे पूर्ण हिरव हिरवं होऊन जाते, ना पूर्ण पावसाळ्याच्या वेळेस.
मग का तर इकडे का काही वाटतच नाही इकडे काही पावसाळा म्हणजे फक्त पाऊस येतो म्हणून वाट तोच ओ हा आता सगळी अस अस हा अजे असली मजा येते आपल्या गावाकडेच आहे.
इकडे आपण पावसाच्या मजा नाही घेऊ शकत कारण कि आपण काय नुसतं घरातच राहतो. दरवाजे इकडे काय सिटी म्हटलं तर दरवाजे वगैरे बंद
दरवाजे वगैरे बंद फक्त खिडकीतून पाणी बघायचं पाणी येत आहे बाब पाणी गेला बा
सिटीत असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम मध्येच राहतो आणि मग तेच दरवाजे वगैरे बंद करू कारण की, लोक पण असे म्हणजे हम राहत नाही ना तेवढे बोलणारे, चालणारे वगैरे सगळे आपापल्या घरात असतात.
हो तेच ग
हम आपल्या गावाकडे नाही आहे असं गावात गावातलं वातावरण वेग
खूपच वेगड आहे म्हणजे कसं लोक इकडे तिकडे कोणी पण येत राहते. बोलत राहते. होगा बाई हे ते करू करू गोष्ट सांगत राहते म गंमती गावाकडे इ कस म्हणजे बोलायला विचारच येते. कोणाला काही म्हटल्यावर कोणाला रागतर नाही येणा असं म्हणजे विचारच येत. ते आणि कसं नवीन मै त्रीणी पण म्हणजे असं बनवायला होत नाही इकडे काउन तर म्हणजे अशी एकदम इच्छाच नाही होत असं वाट ते आपल आणि त्यांच जुळतच नाही की काय?
हो इकडे म्हणजे राहणाऱ्या राहणाऱ्या लोकांच राहणीमान ही वेगळ आहे ना ग आणि आपल्या गावाकड कसे? सगळे आपल्याच याचे लोक राहते. त आपण कोणासोबतही बोलायला आपल्याला ऑड नाहीय वाट प-पण इथ हं इथ आता सिटीत अस त्यामुळे आता सिटीत आता काही ऑप्शन नाहीे जॉब्स वगैरे आहेत सगळे हजबंड लोक ज्यांचे जॉब्स वगैरे इकडे आहेत मग इकडे स
होय ते तर आहेच आता पोटापाण्यासाठी करावंच लागते.
हो गावातली
आम्ही बघत होतो आता, म्हणजे त इकडे ब म्हणजे मुंबई सोडून नाही का इकडे झालं वगैरे, तर इंदोरला वगैरे ट्राय केलं पण अ नाही जमलं तिथे पण.
हो का?
तर आमचा होता, म्हणजे सोडायचा विचार कारण तेवढं अ असं म्हणजे मन खुश नाही राहत ना इथे तेवढं.
पुण्याला वगैरे पण म्हणत होती ना तू मागे, पुण्यासाठी वगैरे पण बोलत होती.
तर आम्ही जायचा विचार करत आहोत, पण आता कसे एकदम जास्त येऊनच नही राहिले काही ऑफ पण नाही का अशे पटन्या लायक.
तसं म्हटलं तर मुंबईपेक्षा पुणे सिटी चांगली आहे, म्हणजे मुंबईत जेवढे
हां हां हं, राहण्यासाठी म्हणजे पुणे चांगल आहे मुंबईपेक्षा.
ते त आहे चांगली पुण्यामध्ये.
शांतता आहे, आराम आहे, तीथे हो आमच पण तेच विचार आहे, म्हणजे कस आता माझ्या हजबंडचे जॉब अशी आहे की, ती आपल्या नागपूर भंडऱ्या कडे मिळणे तर अशक्यच आहे, त्यामुळे आम्ही म्हणजे पुणेचाच विचार आमचा जास्त सुरू होता, पण मधात एक इंदोरच येऊन गेलो होत तर आमचा खूप विचार झाला होता तिकडे जायचा, पण कसं तीचे त्या कंपनीचे रिव्ह्यू वगैरे बरोबर होते नाही, म्हणून मग काही जाणं झालं नाही.
हो अ नाही तर मागे तुझं लग्न झाल्यावर पण, तुम्ही नागपूरला चं म्हणजे करत होते ना, तुझे हजबंड जॉब पण?
हां ते खूप रेअर ये त्यांची एखादीच अशी मिळून जाते, ती मिळून गेली होती, तो पण खूप असा म्हणजे खूप तेन त्यानी पूर्ण शोषणच करून टाकला होता, यांचा खूप त्रास द्यायचा तो एक-एक, दोन-दोन दिवस कधी-कधी राहायचे तिथे कंपनीमध्ये, घरी नव्हते येत.
हम्म हम्म म्हणजे वर
हां हा खूप जास्त वर्कलोड आणि खूप म्हणजे असा खूप त्रास द्यायचा तो असा, कामासाठी हां आणि मी सा हां हां सॅलरी पण तेवडी काई देत नव्हता, जस इकडे ग्रोथ आहे तशी आपल्या गावाकडे ग्रोथ नाही ये ना अस सॅलरी मध्ये मग कॉम्प्रोमाइज अं
जेवढी इकडे ग्रोथ आहे, तेवढी ग्रोथ नाही ये.
हा मग असं वाटते की, म्हणजे पैशांमध्ये सॅलरीमध्ये कशाला कॉम्प्रोमाइज करायची बा आपल्याकडे तेवढाच टॅलेंट आहे, आपण तेवढंच देऊन राहिलो, आपलं तर असं पण वाटतेय.
आता तर सॅलरी सगळ्याच फर्स्ट नंबर वर तर सॅलरीच गरजेची हाय. हे कारण की महंगाईच अशी आहे, एकदम सगळीकडे महागाई प्रत्येक वस्तू महाग आहे, त्याच्यामुळे सॅलरीज आता सॅटिस्फाईड पाहिजे. सॅलरी काही सॅटिस्फाईड राहत नाही, किती असली तरी ते कमीच.
कमीच आहे, ते तर आहेच, जशी सॅलरी वाढ जस जश्या आपल्या गरजा पण, ऑटो-ऑटोमॅटिक वाढत जातात नाही का? हां. हम्म म्हणून तूप-तुम्ही पण तिकडे नाग पूर साईड ला वगैरे काही बघणार होते ना मग, काही झालं का?
हो आम्ही तर म्हणजे ट्रान्सफरच बघतच आहो म्हणा, म्हणजे माझे हजबंड करतच आहे. ट्राय इकडे तिकडे विचारून एच आर कडे वगैरे कॉन्टॅक्ट करून आणि ने तिकडचे पण हा, नागपूरचे माझ म्हणजे जे जे पोस्ट तोवर आहेत. ते आता जो काम त्यांना पाहिजे आहे. तर तोच त्यांना तिकडे पण पाहिजे आहे, म्हणून काही हे नाही होत आहे.
अच्छा
हा हा, जे काम इथं ते करून राहिले, तोच काम त्यांना दु तिकडे नागपूरला पण आम्ही जाऊ भरपूर बँक इथ आहेत. बँकेची काही कमी नाही ये.
हो ते तर आहेच कारण माझ तिची बहीण पण तशाच डिपार्टमेंटला आहे, पण तिचं काम इन्शुरन्सच आहे.
हा म्हणजे कस त्यांना तो आता काम पूर्णपणे ते कम्फर्टेबल झाले त्या कामात म्हणून त्यांना मग आता दुसऱ्या याच्यात म्हणजे जायची इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मग थोडं थांबल्याव आम्ही पण बघत आहेत मना ते इकडे तिकडे मुंबईत ही जरी झालं. दुसऱ्या ब्रांच मध्ये मुंबईत ही जरी झालं. सॅलरी थोडी मिळाली, जास्त तर मग करतील. ते ट्रान्सफर नागपूरला पण प्रयत्न करत आहेत.
अच्छा, अरे मी तुला मागे, तुला मागे, मी सांगितली होती. ना ती जी माझ्या बिल्डिंगच्या वर एक राहते बा म्हणून ती तिला ते तुझ्यासारखं सेम प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितली होती मी
हा हा हा,
हा, तर तिचे हजबंड पण बँकेमध्येच आहेत. आणि ते
अ म्हणजे त्यांचं टी एल की ट्रेनरच्या पोस्ट वर तर आहेत तर त्यांना विचारून बघीन का मी. त्यांच्याकडे आहेत का तर
हो विचारून बघशील ना, पण त्यांना म्हणजे ट्रेड- ट्रेड डेस्कच पाहिजे जिथे आहेत ते- ट्रेड वि, ट्रेड हां ट्रेड डीपार्टमेंट वि
अच्छा ट्रेड डिपार्टमेंट का ठीक आहे मी विचारून बघेन ते. कोण-कोणत्या डिपार्टमेंट मध्ये वगैरे काम करतात मला काही आयडिया नाहीये ना.
हा, कारण की म्हणजे कस बँकेत सेल्स भरपूर राहते ना सेल्स्ट मीच राहते, जास्तीत जास्त तर ते आता म्हणजे हा, तर त्या याचं काम सेल्सच नाहीये. हे, सर्विस डे सर्विस मध्ये आहे, सर्विस तू म्हणून मग ते आता त्या ह्याच्यात ते कम्फर्टेबल झाले. त्याच्यामुळे मग त्यांना आता दुसरं नाही पाहिजे आहे. म्हणून आता आम्ही थोडं थांब हा म्हणून आता इकडेच थांबलो होतो. बघू आता काही होत.
हो हो, कस
ही ही, मुंबई सोडायला नाही बघत आपल्याला असं आहे ती मुंबई आपल्याला पैशाचा लालच देऊन सॅलरी चा लालच देऊन ते थांबवूच.
हा, आपण सोडवू म्हणजे आ मुंबईत आहे वगैरे तशी ग्रोथ आहे. मुंबई ते मुंबईला, सपनो का शहर म्हणतात ते
हा. काय हो बरोबर आहे. आणि- कसं म्हणजे? अ वातावरण पण इकडंल ऑफिस - मधलं वातावरण वगैरे पण चांगलं आहे. आपल्या नागपूरमध्ये तेवढं नाहीए. ते लोक थोडे टॉर - - चर केल्यासारखे वगैरे करतात. पण इकडे एकदम म्हणजे रिलॅक्स आहे. म्हणजे- एकदम टॉर्चर करत नाही किंवा एवढा जास्त प्रेशर राहत नाही कामाचा. हा. आणि फ्रेंडली वात - -तावरण राहते इकडे असं ऑफिस मध्ये वगैरे तर, इकडे मला वाटतेए नागपूर वगैरे पेक्ष- क्षा ईकडे चांगलय. कारण आता माझी सिस्टर पण करत होती ना? मागे तिचं- खुप प्रॉब्लेम झाला होता. मी तुझ्यासोबत शेअर केली होती बघ ती प्रेग्नेंट असतानी-
हो हो हो. तिकडे प्रॉब्लेम झाला होता.
ते आपले इकडले लोक. इकडले लोक तशी नाही करू शकत असं आहे ना?
नाही नाही. काढतच नाही म्हणजे. जोपर्यंत आपण स्वतःहून रिझाईन वगैरे देत- नाही. तोपर्यंत इकडचे लोक काही हे नाही करत.
हो ते तर आहेच. आणि तिकडे कस ते प्रेग्नेंट राहिली तर बघ- कसं तिला काढाय काढायसाठी तिला रेजिग्नेशन द्यायला लावत होते. असाय ना. हा. वाचली ती म्हणजे आप याच्या कॉन्स्टिट्युशन पासून वगैरे वाच-
हम्म हम्म हम्. नाही माझे हजबंड पण सांगत- राहतात म्हणजे. म्हणजे वातावरण म्हणजे आता सगळे कलीग लोक वगैरे सगळे एक सोबत- काम वगैरे करतात तर ते- मिळते. म्हणजे मिळतेच झाले ते आता एकदम. वातावरण चांगलं वाटतेय. बँकेतही घरगुती वातावरण टाईप.
हा. आणि इकडले लोक पण कसे थोडे सपोर्टिव्ह वगैरे आहेत. लोक वगैरे- सगळं चांगलच आहे. फक्त कसं आहे इथे खूप गर्दी आहे. आणि ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे. हा. हा. टाइम खूप जात म्हणजे हेच प्रॉब्लेम आहेत. नाहीतर जे आपल्याला पाहिजे- पाहिजे जे आपल्या बेसिक गरजा आहेत. ज्या निड्स आहेत.
सगळं सगळंच. हा सगळंच. आपल्याला जे पाहिजे ते- पण मिळते आणि जिथं जाऊ जिथ जा जायची इच्छा झाली ते पण जाऊ शकतो. तो. मोठे मोठे मॉल्स आहेत हे आहे ते आहे. सगळंच बरोबर आहे पण तेच- त्याच्यामुळेच माणूस अर्धा थकून जातो. हां. घरी येतपर्यंत तर पूर्ण. अर्धी तर ट्रॅवलिंगमुळे- च म्हणजे विक हे चाललं जाते. थकल्या सारखं वाटते ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग.
हा. पण जर समोर जर- गव्हर्नमेंटने विचार केला तर ह्या प्रॉब्लेम वर सोल्युशन काढू शकतो. थोड्या म्हणजे- ट्रेन वगैरे थोड्या वाढवल्या त्यांनी तर हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊ शकतो. मला असं वाटते. काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी.
नाही चालू आहे म्हणा इथे. इथे आमच्या एरियात पण जिकडे आम्ही राहतो तिकडे- पण ना म्हणजे मेट्रोचं काम चालू आहे. मला वाटतं तिकडे तुमच्या- कल्याणपर्यंत आहे मेट्रो. तिकडे पण मेट्रोचं काम आहे बहुतेक चालू.
हो हो. कल्याण वेस्टला ना मला दिसतो. म्हणजे आहे मेट्रोचं काहीतरी. इकडे पण मागे पण दिसतो. इथे मेट्रोमॉल आपण बघ मागे गेलो होतो? हा. तिकडे पण आहे ते मेट्रोच.
च काम आता चालू म्हणजे, मेट्रो इकडे येणार आहे अजून तर अजून जास्त म्हणजे चांगलं होईल म्हणजे ते, मेट्रोस मेट्रो पण चालू राह तिला तर अजून चांगलं सुटेबल होईल ना लोकांना.
हो पण ते लवकरात लवकर झाल्या पाहिजे नाही का?
हो ते त्यांच कामासाठीच खूप वेळ जातो ना.
हा खूप वेळ जातो कितीतरी वर्ष चालले जातात.
त हा वर्ष लागतात आपल्या नागपूरमध्येच तर किती आता पण ते मे ट्रोच दुसर हाय जी - जिथे झालं नाहीय काम ते आता पण चालूच आहे.
हो हो हो. बरोबर आहे नागपूर तर खूप डेव्हलप झाला ग मस्त मेट्रो वगै